हॅलो. हां बोला की ओ.
काय करायलासा ओ?
काय नाही बसलोय.
काय नाही बघा बसलोय मी. तुम्ही काय करायलासा?
काय नाही बसलोय मी पण. बसलोय ग, बोल की. नाही अजून. तू? नाही अजून तू? हा, हा.
मी पण जेवणार बघा आता.
हा, हा.
मे महिन्यात कुठं फिरायला गेलतासा का नाही?
नाही अजून गेले ग. तू?
का ओ नाही. मी पण कसं मी प्रॉपर कोकणातली हाय त्याच्यामुळे मी काही जास्त कुठ फिराय जात नाही. कुठ तर असंच की आता बघायचं होतं जरा माथेरानला बघायचं होतं फिराय
हा.
ते पण कसं भारीच आहे ना ठिकाण फिरण्यासारखं.
हम्म, हा, हा.
आपण पण जाऊया कि फिरायला. होय.
कधी जाऊया मग?
कधी आता जाऊया, की म्हणजे आता दोन तीन दिवसात तेन नाहीतर आठवड्यात जाऊया.
चालतंय की जाऊया की.
हा. तिथं पण का तिथं पण असं भारीच आहे सोडा फिरण्यासारखं. ते आपल्या महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात वसलेलं आहे ठिकाण ते.
हा.
आणि अतिशय म्हणजे सुंदर आणि थंड हवेचं ठिकाण आहे.
हा.
हा फिरण्यासारखं भारीच आहे. आपल्या मुंबई आणि पुण्या शहरापासून
हा, हा.
हा दरवर्षी तिथं पर्यटक भेट द्यायला जातात.
हम्म.
तसच आपण जाऊया म्हणजे फिरायला, कारण कस काय कस हाय माहितीये काय समुद्रापासून समुद्रापासून ते आठशे मीटर उंचीवरती ते वसलेलं
हा, हा.
हा. म्हणजे आता समुद्र असल्यामुळं कसं गारवा असणारच नाही तिथं.
हा हा
आणि निसर्ग पण तिथला पूर्ण हिरवा गारच आणि पा पावसायात गेलं तर बघायला भारीच वाटणार ते आपल्याला
लेला
झाडे झुडपी पण भरपूर आहे तिथं परत ते म्हणाय गेल
म्ह गे जंगल टाई तिथ गेल्यावर
वेगवेगळ्या पक्ष्यांचा आवाज म्हणा वेगवेगळ्या प्रकारची झाडे
झा हम हम
ते आपल्याला तिथं बघायला भेटणार आणि त्यांची मेन गोष्ट म्हणायला गेलं तर तिथ वाहनांना प्रवेश नाही ह
हा हा
ह कस म्हणजे वाहनांमुळं धूळ म्हणजे काय म्हणतात ते वाहनांचा प्रदूषणच होणार
प्रदष होणार नाही ते पेट्रोल वगैरे असते त्याच्यामुळे होय
हा त्याच्यामुळे तिथं कसय माहतय काय एकतर चालत जायचं
किंवा त घ झा हा हा
तिथूनच जायला लागतय पण आपण गाडी करून जरी गेलो तर ती लांबच ठेवाय लागत्या तिथून मा पण तो निसर्ग सगळा आहे ना तो चालतच म्हणजे चालतच हे कराय लागत ह
हा हा
आणि तिथला तो जो परिसर आहे तो प्रदूषण मुक्त आहे स्वच्छता पण तिथली चांगली आहे तिथ अस कचरा वगैरे का काहीच नाही राहण्यासाठी पण सोय हाय म्हणजे असं का माहिती का हॉटेल्स वगैरे कारण का आपण सकाळी जाऊन संध्याकाळी रिटर्न येऊ श शकत नाही कारण का एवढा मोठा निसर्ग पाहणं आणि ते माथेरासारखं निसर्ग पाहणं म्हटल्यावर आपण तिथं राहणारच
होय
मग कस तिथ राहण्याची उत्तम सोय आहे म्हणजे कसं हॉटे वगैरे म्हणा ते आहे तिथं त्याच्यामध्ये पण सगळ्या सुविधा म्हणजे आपल्या आंघोळीला बाथरूमला म्हणा त्या पण सगळ्या सोयी तिथ आहेत पण जेवणाच्या पण सोय तिथ सगळ्या आहेत म्हणजे आपल्या महाराष्ट्र म पद्धती म्हणजे महाराष्ट्र पद्धतीचं जेवण
होय ते पण आहे ह
आणि त्यांचं पण काहीतरी फेमस डिश आहे
डिश आहे सोड तथ त पण आपण खाऊ शकतोण ते कस हो
तेवढंच की आपण घेणार आणि खाणार
होय
हा त्याच्यामुळं आपण तिथं जाऊया फिरायला
कधी जाऊया
आता बघूया कि थोड्या दिवसांनी गेल तर चालते की एक आठवड्याात ये पावसाळा काय अजून सुरू झाला नाही सोडा त्याच्यामु गेलं तरी चालते आणि तिथं काय पण माथेराहण्याचं असं
हो आणि ठिकाणी हा.
त्यामध्ये पॅरोनामा पॉइंट आहे इको पॉइंट आहे. सनसेट पॉइंट आहे आणि लुईसा पॉइंट म्हणून पण हे जास्त प्रसिद्ध आहे.
हा.
ह. आणि सनसेट पॉइंट आहे म्हटल्यावर आपल्याला ते भारीच वाटतय. म्हणजे कसं म्हणाय, गेलं तर बघा की आपण कसं, फोटो वगैरे काढू शकतोय म्हणा. आणि व्हिडिओ म्हणा, म्हणजे असं आपण सगळं तिथं सनसेट पॉईंट वरती काढू शकतोय आणि मेन म्हणा, सूर्योदय आणि सूर्यास्त म्हणजे कस सकाळ, पासून ते संध्याकाळ पर्यंत जे तिथ दृश्य असते ना ते पाहण्या सारखं. असते आणि सुंदर असते.
हह हा.
ते पण पाहण्यासारखं असते.
हा ह आणि जर आपण पा ह् हम.
धब आहेत धुके म्हणजे धुके तर असणारच कारण का पाऊस पडलं की हे अ डोंगर भागात, धुक हे पडतंयच परत तो. हिरवागार परिसर पण आहे तिथं मग तो कसं पर्यटकांना आकर्षित करून घेतोय. म्हणजे त्याच्याबद्दल आपल्याला काही ना काहीतरी वाट आणि निसर्ग म्ह तर आपल्याला काही ना काहीतरी वाटतयच ते तर तुम्हाला माहितीच असेल. ह. तसच मग तिथं जाऊया म्हणजे तो निसर्ग म्हणजे भरपूर म्हणजे, काही ना काहीतरी अस. च पाहण्यासारखं आपल्याला विविध पक्ष्यांचा आवाज,
् जाऊया की.
आणि मेन म्हणाय, केल तर संघ आपल्या छोटी पोर वगैरे असतातच रेल्वे म्हटलं की त्यांना किती, भारी वाटते नाही मग त्या ठिकाणी ना रेल्वे सुद्धा आहे.
हा हा. हा लहान मुलांसाठी. ह हा. आणि आणि ते कस नळून मारा. हा जाऊया की मग.
दन. होय त्या रेल्वेमधून आपण निसर्गाचा आनंद पण घेऊ शकतोय. विविध प्रकारच काही ना काहीतरी आपण बघू शकतोय. झाडे म्हणा कारण का तिकतं निसर्ग आहे म्हटल्या वेगवेगळ्या प्रकारची झाडे असणारच. जे आपण आपल्या गावामध्ये बघितले नाहीत ती तर निसर्गामध्ये असणार.
आपल्याला पाहायला पणत
आणि,
आणिून निसर्गप्रेमी असतात, होय.
ते फोटो वगैरे काढायचं निसर्गाचं. त्याच्यानंतर दरऱ्या वगैरे आहेत त्याच फोटो काढायचा आणि दऱ्या आहेत ना, पावसाळ्यामध्ये. हिरव्यागार होतात ते पण एक पाहण्यासारखं मस्तच आहे परत,
असते.
गोष्ट म्हणाय गेलं तर आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला ताणतणाव भरपूर येतोय. आणि जर आपण तिथं फिरायला गेलोस त्या ठिकाणी,
त्या ठिकाणी आपण फिरयला गेलो.
तर ते मस्त म्हणजे भारी पण आहे ठिकाण हिरवागार गारवा, गारवा देणारा
हा.
ह
होय. जाऊया की आपण होय. होय. होय.
हा त्याच्यामुळे की नई, जर आपण निसर्गात गेलो, तर निसर्ग बघूनच आपण आपल्याला फ्रेश वाटत, आणि आपलं मन पण चांगलं राहतय. आणि म एक गोष्ट की आपली पोरं पण आजारी पडू शकत नाहीत, कारण का तिथलं एवढं वातावरण चांगलं आहे, की दूषित असं वातावरणच नाही तिथलं पूर्ण
हा, पूर्ण स्वच्छ वातावरण दिसत हा. हा.
त्याच्यामुळं तो निसर्ग आपल्याला अनुभवायला म्हणजे चांगलं भेटणार
होय.
हा म्हणूनच म्हटलं, जाऊया आपण आठवड्याभरात ट्रिप काढूया. आणि तिकडच जाऊन फिरून येऊया, म्हणजे बघा की किती म्हणजे पाहण्यासारखे ठिकाण आहे तिथे, परत ते दृश्य म्हणा, तो गारवा म्हणा ते वातावरण वरण म्हणा, म्हणजे अस बघण्यासारखंच हाय नई, म्हणजे कधी आपण बघित नाही असं आपल्याला
होय.
त्याच्यामुळं आपण त्याच्यामुळ त्याच्यामुळ आपण जाऊया तिकडं आणि माथेरान हे पाहून येऊया अनुभवून येऊया
एक एक दिवस होय.
हा चालतय, मग जाऊया आपण काढूया ट्रिप चालेल?
जाऊया की
हा. चालेल ठीक आहे, ठेऊ मग? हा.
हा, हम.